हा कशी आहेस? बरी आहेस का? हा आवाज येतोय ना?
हो हो येतोय बोला ना,
आवाज येतोय का माझा?
अ तुमचा आवाज हो तुमचा आवाज येतो पण थोडा ब्रेक होतोय. अ एक हा
हा हा हो का अग ते वातावरण हा अगं वाता वरण जरास खराब असल्यामुळ तसं होत अग मी ना तुला म्हणजे प्रवासाला कुठं जायचं असेल तर मी थोडस प्रवासाविषयी
त्यामध्ये हा
छान वाटत गं पण नको वाटत. असं म्हणजे करमत नाही वगैरे असं वातावरण अस की छान नाही वाटत पण तरी सु द्या तुला अशा वातावरणात जर म्हणजे फिरायला जायच असेल किंवा प्रवास तुला करायचा असेल तर मी थोड प्रवासाबद्दल तुला सांगणार होते तू आहेस. ना तु म्हणजे तुझ्याकडं वेळ आहे ना. हा मग काय बघ आता आपण कस, हो का बरं मग अगं म्हणजे बघ की प्रवास म्हणजे कसं एका म्हणजे आपण असं नुसत प्रवास म्हणून गेलोय किंवा आपण जातो असं नाही. म्हणजे एका ठिकाणा हून दुसऱ्या ठिकाणी जाण त्याला प्रवास नाही म्हणाय म्हणता येत म्हणजे मला तरी असं वाटत कारण म्हणजे प्रवास म्हणजे कसं त्याच्यात आपल्या ज्ञानात किंवा त्याचा अनुभव घेता आला पाहिजे किंवा आपल्या त्याच्या ज्ञानात भर पडली पाहिजे आपल्या. किंवा तिथली संस्कृती म्हणा जिथं आपण फिराय जाणार किंवा आप लं व्यक्तिमत्वाचा विकास होतो. म्हणजे आपण जर प्रवासाला गेलो इकडून तिकडं तर हे सगळं जे आपल्याला त्यातन मिळतं ना तो म्हणजे प्रवास. नाहीत उगंच कसं काही काही जण जातात. बघ नुसतं जायचं आणि नुस त टिंगल खोर हे ते करून टिंगल टवाळक्या करून वगैरे यायचं हा काय प्र वास असतो का.
नाही ज्यातून काहीतरी मिळतय तो प्रवास. त्यामुळ कसं म्हणजे ज्ञान पण वाढते पुस स्तकातन जे पुस्तकात आपल्याला जी माहिती मिळत नाही. ती माहिती आपल्याला म्हणजे प्रत्यक्ष गेल्यानंतर ती माहिती आपल्याला मिळते. जसं की आपण आता मोबाईलवर रिल रिल बघ वगैरे बघतो इंटरनेटवर बघतो किंवा हे धबधबा चांगला आहे किंवा हे शहर चांगलं आहे किंवा हे ठिकाण चांगलं आहे. हे सगळं, असं म्हणजे त्याच्यावर बघण्यापेक्षा तिथं जाऊन बघण्यात जो आनं द किंवा जो म्हणजे त्यातून जे आपल्याला ज्ञान मिळतंय ते वेगळंच न.
हो अगदी बरोबर. मी आता बोलू प्रवासाबद्दल म्हणजे तुम्ही जसं सांगितलं, बोलू ना मॅम? ओके तर मॅम म्हण्यापेक्षा तुम्ही खूप जवळच्या झाल्या आहात मी तुम्हाला दीदीच बोलेन तर दिदी मी तुम्हाला फर्स्ट फर्स्टच सांग मेन की जसं तर तुम्ही म्हटलात की प्रवास म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे हे नाहीये, तर हे मला कधी पटलेलं आहे म्हणजे मनापासून पटलेलं आहे म्हणजे माणू णूस प्रवास कशासाठी करतो, तर जास्त करून की कंटाळा आलेला असल त्याच्या रोज च्या जीवनामध्ये तो दमलेला असेल तर प्रवास ह तर प्रवास करतो.
पाहिजे असेल.
हो तर हा प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे हा नाहीये तर काही प्रवास हे दैनंदित जीवनातील कंठाळा दूर करण्यासा ठी तर काही ऐतिहासिक असतात, काही सांस्कृतिक असतात, काही धार्मिक असतात. तर काही लोकं नोकरीसाठी प्रवास करतात तर काही लोकं शिक्षणासाठी करतात म्हणजे आप
हो हो आणि काय काय म्हणजे आता व्यावसायिक पण असतो बघ. कारण अ म्हणजे व्यावसायिक म्हणजे कसं व्यापाराला जे लोक जातात तिथून आपलं हे घेऊन यायला म्हणजे व्यापारासाठी जे जातात तो पण एक प्रवासच आहे. नाही का? तसेच सहलीचा प्रवास म्हणजे जे शाळेतून सहल जाते त्यातून सुद्धा कसं मुलांना सगळं शिक्षणा मिळतं ना जर आपण एखाद्या गड दाखवला किंवा काय म त्यातून जे पुस्तकात ज्याची माहिती ते ते प्रत्यक्षात ते अनुभवतात ना मुलं. हा पण एक प्रवास आहे किंवा ट्रेकिंग वगैरे. साहसी प्रवास पण त्यात म्हणता येईल आपल्याला गी र्यारोहण चढणे किंवा ट्रेकिंग किंवा जंगल जंगल फिरणे जलक्रीडा म्हणजे अ पोहणे. हे पण यामुळं कसं आपल्याला म्हणजे फायदे पण होत्यात म्हणजे आपण एकदम असं कठीण पण बनतो आणि सक्षम बनतो.
आणि त्यातून अनुभव पण आपल्याला भरपूर मिळतो आत्मविश्वास आपला वाढतो.
हे म्हणजे आपण एखादं हे सगळं केल्यानंतर मा मानसिक ताणतणाव कमी होतो, आणि मुख्य म्हणजे विवि संस्कृ ची माहिती किंवा निसर्गाची इ जवळून सगळं बघता येतं ना, निसर्ग किंवा गड, डोंगर, किल्ले चढले तुम्ही ट्रेकिंग केलं, तर ते इतिहास तुम्हाला जवळून बघता येत ना जे पुस्तकात तुम्ही बघ बगताय तो जवळून बघनं किती फरकय आणि त्याच्यामध्ये असं आप म्हणजे आपल्याला अडचणी पण भरपूर येतात नाही असं नाही. आता अडचणी म्हणजे कसं निवास अ आपण जिथं राहणार आहे तिथं व्यवस्थित सोय नसती. किंवा वाहतूक किती आता वाहतूक रस्ते चालवल्यामुळे म्हणजे रस्ते खोदल्यामुळे रस्ते तयार कराय चचालल्यामुळं, सगळं रस्त्यांवर ट्राफिक सगळं जाम असतंय. वाहतुकीची पण अडचण होती, आपली सुरक्षता म्हणजे आता आपण स परपूर ज मिळून जातो तरी पण आहेच की, आपल्याला वाटतं ना घरच्यांना कि बाबा कुठं गेलेत, किंवा कुठ नाही किंवा सुरक्षित आहेत नाहीत तस आप आपण पण म्हणजे जातोय म्हटल्यानंतर आपली सुरक्षितते ची काळजी आपणच घेणं भाग आहे
ह्या सगळ्या समस्या म्हणजे आपण म्हणजे त्यात निर्माण पण होतात पण मेन म्हणजे ह्या समस्या निर्माण जरी झाल्या तरी त्यातून मार्ग काढायला, तो पण आपल्याला आला पाहिजे, हे पण एक प्रकारच म्हणजे त्यातून शिकणच आहे
हो अगदी बरोबर म्हणजे प्रवास म्हटल्यानंतर अडचणी या येणारच आणि त्या अडचनीना सा मोर जाण्याच ध्येय किंवा आपल्यात ताकद देखील असण खुप इम्पॉर्टट आहे त्याच्यावरच मात करून आपण विविध प्रवास केला पाहिजे प्रवासामुळे ज्ञानात भर पडते त्या पद्धतीने मी त सांगेन तुम्हाला की अनुभव, अनुभव, हा सगळ्यात मोठा शिक्षक आहे अस अस म्हणतात ना, आणि प्रत्यक्षात तिथ जाऊन अनुभव घेणं हे देखील आपल्याला प्रवासामुळे शक्य असतं, म्हणजे असं बोलतात की प्रवा फक्त पुस्तकी ज्ञान इम्पॉर्टंट नाही आहे, आपल्याला पुस्तकामुळे ना फक्त पुस्तकातले ज्ञान म्हणजे, आपण जेवढं हा आता पुस्तकामध्ये किती पेजेस असतात कि शंभर
हो, हो ज्ञान मिळते, अनुभव मिळते, आनंद त मिळतोय नाही का गेल्यानंतर आपण, आनंदान पण सांगू शकतो ना किंव्हा आपण इथं गेलो, किंवा तिथं गेलो, हापण एक आनंद वेगळा आणि आपलं कस व्य व्क्तिमत्व पण म्हणजे
छान होत म्हणजे आपल्याला परत, परत, जाण्याच किंवा म्हणजे आपण काहीत री केलं किंवा आपण हे केलं चढलो, फिरलो हे पण सांगण्यात किंवा हे करण्यात जेवढं म्हणजे काय म्हण त्यात आपल्याला जे हे वाटत, आत्मविश्वास वाटतो हो हे सगळं म्हणजे छान आहे वाटतय, खरं गेल्यानंतर
हो अगदी बरोबर जस की बोलल, की आता पुस्तकात आपल्या एखाद्या पुस्तकामध्ये शंभर पेजेस असतात म्हणजे पानं असतात, किंवा एक, एका, अ पुस्तका मध्ये दोनशे असतात त त्या पण दोन शे पाने वाचून दोनशेच, आपल्याला दोनशे पानाचा आपल्याला अनुभव, किंवा दोनशे पाण्यात च आपल्याला ज्ञान प्राप्त होत आणि हे ज्ञान आपल्याला फक्त पुस्तकातून म्हणजे एखाद्या झाडाचं वर्णन केलं असेल तर आपण त्या झाडाला स्पर्श करू शकत नाही, फक्त आपण पुस्तकामध्ये जर चित्र किंवा ड्रॉइंग अवेलेबल असेल, तरच आपण ते बघू शकतो एकेका पुस्तकामध्ये, खूप छान पद्धतीने माहिती दिलेली असते पण अ त्याचे चित्र पण दिले असते, एकेका पुस्तकामध्ये दिलेले नसते, पण हे ज्ञान वाचुन झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्यक्षात भेट दिल्यानंतर जो आपला आनंद असतो म्हणजे, हे मी पुस्तकात वाच चल होत आणि त्या ठिकाणी मी आज तेथे अवेलेबल आहे, आणि त्या झाडाला म्हणजे त्या झाडाचं वर्णन मी पुस्तकामध्ये रीड केलं होत त्या झाडाला मी आज स्पर्श करून त्याबद्दलची सर्व माहिती या झाडाला, म्हणजे मी जस वाचल होत, सेम तसच हे झाड आहे अन त्याबद्दलची माहिती खरी आहे हे आपल्याला पटतं, आणि विविध प्रकारचं ज्ञान आणि जर आपल्याला वाचु वाटते किंवा अधिक ठिकाणी आपल्याला फिरण्याची संधी घेऊ वाटते किंवा अनेक ठिका आणि अनुभव घेऊ असं आपल्याला वाटत बरोबर ना
हो हो बरोबर आणि म्हणजे आपण हे खरं कायम सुट्टीत किंवा आपण वेळ मिळाला तरी हे आपण म्हणजे चं प्रवास करून नवनवीन अनुभवांचा लाभ घेतलाच पाहिजे आणि दुसऱ्यांना सुद्धा हे सांगितलं पाहिजे कि या अनुभवांचा लाभ म्हणजे एक प्रकारे म्हणजे वेगळाच आनंद किंवा आत्मविश्वास ज्याला जे भितय हे किंवा हे त्याला सुद्धा हे करायला आपण भाग पाडलं पाहिजे आणि हा अनुभवाने लाभ घ्यायला हा मी सु मी सुद्धा ठरवले ग मी सुद्धा हा अनुभव घेणार आणि तू पण घे आपण जाऊया
हो हो नक्कीच आपणच ट्रीप काढूया आणि आपणच अनुभव घेऊया जे खूप छान पद्धतीने तुही माहिती सांगितली किंवा खूप छान पद्धतीने तुम्ही एखादा प्रवासाविषयी किंवा ट्रॅव्हल्सविषयी माझ्यासमोर मांडला आणि नेक्स्ट कॉलमध्ये आपण नक्कीच ट्रीप बद्दल प्लॅन करूयात आणि त्या
करूया करूया हो हो तू पण माझ प्रवास ऐकून घेतला - लास आणि एवढी माहिती ऐकून घेतली त्याबद्दल खरच धन्यवाद म आपण ठरवूया आणि जाऊया
हो हो बाय हा हा ठेवा